बोल, ऐकू येतय काय?
बोल की.
झाली मेहंदी काढून?
ए कसली छान आल्या माहतीय तुला फोटो पाठवतो नंतर. विषय कसा सांग नमा गल्लीतल्या वहिनीनी काढल्या अगं तुला सांगू काय कसा विषय झालं ता आमच्या घरात गल्लीतली एक पुरगी मला बोलवायला आलती चल बाहेर आणि नाही ती आमच्या घरात बसायला मग तिला त्यांच्या मम्मी फोन काय केला बाहेर सगळी मेहंदी काढाल्यात आणि बाहेर या म्हणून आमच्या घरात म्हणजे त्यांच्या घराबशी. हा मी त्यांच्या घरापशी चालच मी बोलत बोलतच तुझ्या संग चाललेलो तिथे गेलो सग ळ्या गल्लीतल्या बायका होत्या ग मग त्या बसणार आणि मी फोनवर बोलतो की मग म्हणणार काय चालू आहे हीच सगळी बसल्यात आणि ही फोनवर बोलाय लागल्या. म्हणून मग म्हणत होतो की तुला थोड्या वेळान करतो मग नाही बाई आमची
स्वतःच नसल्यामुळे मेहंदी काढून बसल्या थोडीच काढल्यास काय हात भरून काढलीयस?
चल नाही ती रश्मीकान काढलेली माहितीय तिच्या लग्नात रश्मी रश्मिका मदाना
हा.
तिच्यासारखी काढलोय.
बर बर.
काय कराल्यास?
झोपलोय आता जेवून.
जेवलासा?
जेवलो की.
हम्म.
गप बस, जेवलीस काय तू?
लवकर विचाराल्यास,
विचारालोय नवं आता जेवलीस काय सांग?
जेवलो.
कॉलेज कधी पासनं तुमचं.
अईग झालं की आता कॉलेज. आणि कोण?
हा तू आता डायरेक्ट जॉब ला जाणार ना, मास्टर करणार नाहीस.
मास्टर नाही करत.
हम हम,
म्हणजे माझ्या मनात हाय नमा करायचं. मनात हाय माझ्या करायचं पण फी तेन आता जास्त आहे ग. सरूची फी म मना माझी फि आणि परत आणि मला एवढी काय गरज पण नाही आहे आता का सांग, डिग्री वरच जॉब मिळतात रे मास्ट तर डग्री वर एवढा काय विषय नाही आहे. त्यापेक्षा दोन वर्ष इन्कम तर होतोय. आणि परत मास्टर डिग्री करून मग किती वर्ष जॉब करायचं.
हम, ते पण हाय खर जॉब कुठं करणार आहेस मग
कोल्हापूर, पुणे, मुंबई बेंगलुरू, दिल्ली, गोवा, चेन्नई
आता कुठे जाणार आहेस ते सांग?
आता आम्ही पुण्याला बघितलेलं पर ते काय चांगलं नाही. म्हणजे पेमेंट जास्त नाही. मग काय नाही. मग आता परवा येणार आहे कोल्हापूर.
तुला किती वाटतेय. कमीत कमी जास्तीत जास्त
ट्वेंटी फाईव्ह म्हणजे त्यात माझं सगळं हँडल होतंय. बाहेरचा खर्च काढून.
बरोबर
का तुझा बघाया तुला माहितीये?
नाही बाई, इथं मला माझ्यातलंच हे विना तुझ्यातलं कुठं बघत बसू
ए काग?
विचारल ग कितीच पाहिजेय तुला.
जास्त असं नाही. पण स्टार्टिंग ऍटलिस्ट ट्वेंटी फाईव्ह
हम्म हम्, बर बर.
तुम्हाल तुला कितीचा लागतोय गं? तुला कितीचा लागतोय? डायरेक्ट लागला की आता.
गप बस बया आम्हाला लई कमी पेमेंट
चल वेे किती असतोय सांग?
मग वाढत जाई बघ.
किती असतोय?
त्याच्यामुळ पहिला काय कसं पण कमीच मिळणार आहे. त्याच्यामुळ मी काय पहिला एवढंच पाहिजे, तेवढंच पाहिजे. हे करत बसत नाही बाई.
किती मिळतं ते तर सांग.
असंच कि, वीस पंचवीस
हम्म, मग तो तुझ्यासाठी कमी झाला. आण तुझ्यासाठी तोच मेन झाला.
बाळ ते कमीच म्हणायचं आता पाच वर्ष शिकणार आणि तेवढं घेऊन काय करायचं मग?
हा, म असच तर विषय राहायला लागला जर डिग्री वर्ष? शिकायचं आणि ते त्या करायच,
पाच वर्षाची आहे पुढं मास्टर करायचं झालं तर बघ मग.
हा हां,
सगळ्यात जास्ती वर्ष होत्यात आमची,
हम्म,
बघू बाई पुढचं पुढं तुम्ही काय एवढं हा?
आवदु आलाय,
अवून नाही ऑगस्ट मध्ये येणार ट्रेनिंग,
कसम पीरेड कम्प्लीट झाले ना ओ,
अ त्या अजूनही खायबी म्हणा,
आणि काय,
त्यांच आता बाकी ज्यांच झालं ना त्यांच सहा सहा महिन्याच ट्रेनिंग. अ हेच आठ महिन्याच काय तरी आहे आता झाली ती कसम कंप्लीट सोड.
पण ह्याला घरातली कोण अलाउड न, नव्हती तर त्यांच त्यांनी म्हणजे झालं सगळं आणि न, तर जी होणार आहे त्याला काहीतरी घरातली अलाउड आहेत म्हटलेला बाई?
हो, घरातली बोलवत्यातच ग,
होय मग तेच की ऑगस्ट मध्ये काहीतरी आहे का नाही त्याला अलाऊड आहेत म्हणून सांगितले. ऑगस्ट मध्ये येणार तो!
तु कधी आलास,
मी येऊन झाला आता दहा दिवस.
हम्म,
आता उद्या सौदाच ऍडमिशन आ?
कोणी कड करणार हाईसा,
इथंच कि विद्यालयाला,
हा,
ते आणि बाई राऊंड मध्ये राऊंड केल्या सीटी सारखं त्यात यायचं हे? करायचं,
म्हणजे,
नाही ते करून ठेवलंय सगळं सीईटीच राऊंड नसतय का मिरेट वाईज.
हो,
तस ऍडमिशन व्हावला लागलेत ना आता अकरावी बारावीची.
हां,
मग पहिला राऊंड झाला हिला कणी अकरावी बारावी करायची नव्हती ग ही दि. डिप्लोमा करणार म्हणून बसलेली दुसरा कुठला
होय म्हणाली ती नव्ह,
हम्म म्हणून मग काय अकरावी बारावीडेकडे लक्ष! तसच टाइमिंग तसं पहिल्या आणि राउंडला पण बहुतेक बा. काय नाही काय भरले काय माहीत बाई भरलेलच हाय अग. भराय नाही म्हण, आणि नंतर सगळं फिरून फिरून कनीय परत अकरावी बारावीवरच गेल्या. पण दुसऱ्या राऊंड मध्ये हिचं नाव आलेलं ते कॅन्सल केलं ही डिप्लोमा करणार म्हणून.
अव्वा.
मग परत तिसऱ्या राऊंडला नाव भरलं, मग ते आता आलं गं परत तिसऱ्या राऊंडमध्ये नाव.
हा,
मग ते उद्या काहीतरी फीज भरायला आणि कुठलं काय. डॉक्युमेंट राहिलय ते द्यायला बोलावले वाटतं गं, कन्फर्म करायला.
मग जाणार आहेस तू पण
मी नाही बाई तीचती ती आणि पप्पा जाऊन येणार.
जा की, सर तेनं भेटतात सगळं.
गं बस बाई परवा एकदा गेलत तवा भेटल सावंत सर भेटल भोसलेबाई भेटली. ती बायोची मॅडम कुठली? सावंत सर आहे.
कोण?
अग होतं कि, ते शिकवायला नव्हतं सोड कशाला पण होतं कि, ते. संमधी हाय. भोसले मॅडम आणि कोण बायोची मॅडम. भेटलीत दोघं तिघ हम्म, नाही बाई तिथे गेल्या वर आता लई विचित्र फिल होतंय. आणि एकटं जाण्यात काय अर्थच नाही.
जावं वाटत नाही.
हम,
तरी एकदा पण जायाला नाही माहीत आहे.
मी नाही म्हणालतो माहिताय माझं मुरगुडात दुसरं काम होतं. आणि मी ते करतो. आणि पप्पासनी सांगायला लागलेलो तुमचं तुम्ही तिचं डॉक्युमेंट देऊन या जावा म्हणून.
तर चल की, असू देत म्हणालेत मलां. लगेच जाऊन देऊन येऊया म्हणून गेलो गं. जाऊ देत म्हटलं तिकडे आता उद्या काय नाही बी मी जाईत. ह्यांचं ह्यांनी दोघं काय द्यायचंय ते देऊन येऊ देत. एक जुलै पसंन काहीतरी कॉलेज सुरू होणार आहे. मग परवा दिवशी नंदिगुळीला जायचं म्हणाय लागलोय बाई चार दिवस तेवढंच राहून येणार.
मामी आल्या?
तेच गं आल्यात नव्ह त्यांनी आता इथंच राहणार आहे गं.
''हां''
हम्म, मग मामी पण लागल्यात पोरी कधी येणार आहेत? पोरी कधी येणार आहेत? मी पण भेटाय नाही नव्ह किती वर्ष झालं त्यांनास नी आता.
''हं''
तेच जायचं म्हणाय लागलोय चार दिवस राहून येणार.
चालतंय. कॉलेज कवा चालू होणार?
अजून सांगायला नाही गं ते. आता सौंधाच एक तारखेपासून होणार आहे. म्हटलं तीस तारखेला काय पण करून यायलाच. पाहिजे चार दिवस राहून. मी पण काही जास्त दिवस राहणार नाही सोड तेवढंच राहून यायचं ठरवलेलं.
हा, त्यादिवशी संमी भेटलेली बघ तुला?
हा,
हा फोन करतो म्हणले, नंतर कराय नाही.
हम्म. तेच ती मला भेटत नाही गं कधी. आणि तू पण म्हटलेलीस ना कधी भेटतेय काय नाही?
आगं तेच की असं, बाहेर आलां का नाही?
मी तिला फोन कराय लागलोय, करायला लागलोय काय, आणि काय माहित तिचा फोन कुठं होता? आणि उचलाय नाही. मग मी तिच्या पाठीमागच होतो, त्याच्यामुळं मग तिला म्हंटलं थांब म्हटलं. साक्षी विचाराय लागलेली म्हटलं तुझ्याबद्दल, म्हणून लावला तुला फोन.
ती परवा दोन दिवस त्यांचं पप्पांचं स्टेटस लावलेलं अस, सॅड
हम्म,
आज, का लावल्यासारख्या हेच त्या भाच्याच बडडे आहे त्याच लावल्या, तेच कि ग त्याच ती कशी आम्ही गेलेलो कि, आपण गेलेलो तेव्हा कशी होती, बोलतच नव्हती नवं. म्हणून, आसं बोलत्यात.
नॉर्मल झाल्या सोड, आता हळूहळू होणार की नॉर्मल.
हा, त्या तिचा स्वभाव जरा वेगळा आहे न व.
हम्म, कल्याणी सोबत जास्त क्लोज होती ग,
पन नाही ग कल्याणी एवढं बोलत तिच्यासोबत.
लावत असेल की, म्हणजे आता कॉलेजमध्ये पण बघितलेलीच ना तू,
नाही लावत ती, मी विचारतोय की तिला, ती म्हणत्याऽ मी म्हणजे, नाही करत.
आणि ज्याच्यासोबत क्लोज आहे का नाही, त्याच्यासोबतच बोलतय ग ते माणूस. आता आपण फोन करून, हे करून, ती हा, तेच ग, ती एवढी काय बोलणार पण नाही उगच मग प बसायचं, काय करणार मग तसं.
नाही फोन, कधी तिला
हम्म,, मला पण भेटली तरी मी तेवढंच फॉर्मल बोलणार ग, काय, कसं का हाय, घराकड कधी जाऊन आलीस, एवढंच मी बोलणार ग,
हा, मग तेवढंच तर, तेवढंच तर
हम्म, सोड ती मला पण तिथं जास्त भेटत नाही, ते उगंच त्यावेळेस भेटलेली म्हणून बोललो हे केलो एक्झामच्या वेळेस
हां,
हम्म.
किती मिनटं झाली ग?
हम्म, अकरा, बंद हुईल थांब आता. धनूला पण लावलेला मी परवा, त्यावेेळेस ती पुण्यात होती.
मला, मी पण केलेलो की, मला बोलली, जेवतो आणि करतो म्हणून, अजून नाही केली.
हम् हम,
काय म्हणली जॉब बघाय गेलोय, जॉब बघायला.
हम्म, तिला पण ते क्लास करायचं